हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येत
हो हो येतो आता म्हण
हा
काय म्हणत च
काय आवरली काम
हो झाली आता काय ह्या वेळेला काही नसतं आ तर संध्याकाळच मग सहा सात वाजता
हो हो हो हो आपण स्किन केअर बद्दल बोलू
हो चालेल ना तुमचं पार्लर वगैरे आहे का तई
हो माझा पार्लर आहे ना
अच्छा हा तुम्हाला जास्त म्हणजे त्याच्यामध्ये माहिती पण असेल ते रोजच्या रोटी म प्रत्येक वेगवेगळ्या बऱ्याच बाया येत अस
हो खूप प्रकारच आहे ना बेनर त्यामुळे हो तुम्हाला माहित आहे का चेहऱ्यांना चेहऱ्याची कशी काळजी वगैरे घेतली पाहिजे
ह नाही म्हणजे तस तर मॉइशचरायझर किंवा आपलं सनस्क्रीन वगैरेच मी यूज करते बाकी दुसरं नॅचरल हा
का यूज केलं पाहिजे वगैरे काही आयडिया वगैरे
कधी नाही वातावरणामुळे बाहेरच्या वातावरणा ड्राय होऊन जाते बरेचदा आणि बाहेर आपण गेल ना एवढं पोल्युशन आहे कि ते अ धूळ वगैरे सगळं असं जमून जाते सगळं थर त्या चेहऱ्यावर आणि ते जे बारीक बारीक बन ऊन जात पोर्स येतात असे म्हणजे ते डार्क सर्कल हे पिंपल्स येतात आणि आणि ह आणि स्किन पण कशी अ ड्राय ड्राय होऊन जाते ना
मग ड्राय स्किन साठीच मॉशचरायझर वापरल्या जात तो आपल्याला आपली स्किन वगैरे अशी ड्राय वगैरे झालेली असते
सनस्क्रीन वगैरे ते लावलं जातं, आणि मुख्य म्हणजे कसं बाहेर असं झालंय. कि स्कार्प लावल्या शिवाय आपण निघूच नाही शकत, एवढं ते असं आपल्याला दिसत नाही, पण खूप चेहऱ्यावर
हो हो, धूळ जास्त आहे, कण आहे धुळी मध्ये खूप कण ये. ता आणि आपल्याला काय वाटतं, स्किन म्हणजे आपण म्हणतो आपली स्कीन अशी का झाले? कळतं नसतं आपल्याला. मग आपण काय करतो, क्लिन्झिंग- क्लिन्झिंग ऐकलेलं आहे का तुम्ही? क्लिन्झिंग.
ते तेच ना, क्लिन्झिंग हो ते तेच ना कॉटन कापसाचे पहिले स्वच्छ केलं जातं वगैरे.
हो हो हो, क्लनझिंग काय करायचं चेहऱ्याला लावायचं. सोधून काढायचं वगैरे किंवा, साबुन वगैरे पण वॉश करायचं तुम्ही. तुम्हाला इफेक्ट जाणवेल, मग काय करायचं साबुनने वॉश केलं मग क्लिन्झिंग घ्यायचं क्लिन्झिंग वापरायचं चेहऱ्याला चांगलं दोन मिनट तर लावून घ्यायचं, आणि मसाज करायची हलकी म मसाज केली का कॉटन घ्यायचं. कॉटन नी अस व्हाईट व्हाईट अस पुसून काढायच, इतकं अस अस मळ निघल्या सारख वाटत, अस ब्लॅक ब्लॅक झालेलं वाटत स्किन.
घरामधे पणं एवढ म्हणजे मार्केट म एवढे काय प्रोडक्ट्स आले एका हे जे फक्त तेचं कुठल नेमकी कुठल चांगल प्रोडक्ट हाय आणि कुठल वाप
हो क्लेनझिंग मध्ये पण खूप प्रकार आहेत. खूप खूप प्रकार ए, प्रत्येक गोष्टी मधे पण प्रकार निघाले, आता मॉइश्चरायझर पण खूप प्रकार निघाले आहेत.
हो आणि असं कंपनी प्रत्येक कंपनीच म्हणजे एकदा कंपनीचे पण असतात, मग एवढे महाग महाग असतात ना, ते खूपच महाग असतात बरं.
पण मग इफेक्ट पण असत ना, मार्केटमध्ये दोन प्रकारचे असता. एक एकदम कॉस्टली असतं, एक ओरिजिनल असतं आणि एक डुप्लिकेट असत. आपल्या दोन्ही मध्ये फरक कळाला पाहिजे, एक ओरिजनल म्हणून पण डुप्लिकेट विकला जातो आपल्याला पण आपल्याला ते
ना तेच एक म्हणजे कंपनीच्या नावाचे दुसरे पण बनवु शकत आ तसेे डुप्लिकेट मग येतेत, हो हो ना. हो तेच फक्त हो त्याच्यापेक्षा आपलं बऱ्याचदा काय असतं, घरामध्ये पण आपल्या भर पूर प्रकार आहेत आप आपल्याला अवेलेबल ते आपण माहितीच नसत. हो दूध. दही, दूध, कच्च दूध वगैरे ना वापरले
कच्च दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये दोन तीन लिंबाची जरी थेंब टाकली तूमी झाल आपलं क्लीझिंग मिल्क तयार काहीच वेळ लागत नाही. मार्केट मधन एवढं अन्या पेक्षा पैसे वायाला घालण्या पेक्षा, घरी तर रोज दुध अवेलेबल राहत आपल्याकडे.
रेमेडीज भरपूर असतात नाही, आपण आहेत आपल्या कडे हळद आहे कोरफड आहे. कॉफी वगैरे कॉफी चांगली असते का? म्हणजे
हो हो, कॉफी घ्यायची कॉफी मध्ये थोडी शुगर ऍड करायचं. ह आणि मध टाकायचं. हो, स्क्रब साठी खूप उपयुक्ती आहे, कॉफी वगैरे. हो, परत बेसन वगैरे असते बघा बेसन हम.
म हा मी एकदा म्हणजे एका ठिकाणी वाचलं होत. तर मसूरची दाळ पण खूप इफेक्टिव्ह असते, मग
हो, मसूर दाळ पण चालते मसूरचं पीठ वगैरे चालतं, पण मसुर पेक्षा बेस बेसनाचा इफेक्ट जास्त आहे, बेसनामध्ये तुम्ही हो बेस दही घेऊ शकता मध टाकू शकता हळद टाकू शकता त्याचं केलं दहा मिनिट जर लेप लावलं तुमच्या चेहऱ्या बेसन जर लावलं तर पंधरा वीस मिनिटं असं वाटतं आपण चेहऱ्याला ब्लीच केलेय डायरेक्ट एवढा इफेक्ट ये आणि दुकानात पार्लरमध्ये जायचं तेवढं शंभर दोनशे रुपये घालण्यापेक्षा घरीच एवढं
तेच ना घरी घरी बघा तुम्ही आपलं साधं फ्रूटमध्येध्ये केळी किंवा टोमॅट केळी आणि ह आपलं काय बोलत मध ते पण खूप केलं ना असं सारखं त्याने पण सगळे घाण निघून जाते चेहऱ्यावरची मानेवर
बटाटा जरी लावला ना तुम्ही टमॅटो असते बघा टमॅटोमध्ये जर थोडी शुगर टाकली हळद जर टाकली ना तुम्ही त्याच्याने पण आपलं स्किन असी अ काळपट वगैरे असता ते निघून जात परत जर परत डोळ्याला हम्म डार्क सर्कल वगैरे जाता परत आपल्या डोळे असतात आईस न असता बघा
हम्म हम्म हम्म काकडी वगैरे काकडीचा रस वगैरे तेच ना आता काय झालंय ना सध्या म्हणजे अशी तरुण मुलं मुली त्यांना हे मे बी म्हटलं बहुतेक बाहेरचं ऑइली खाल्यामुळे फास्ट फूड मुळे खूप असे पिंपल्स खूप येतात ते
फास्ट फूड जेवढं खाशाल तेवढं चेहऱ्यावर साईड इफेक्ट दिसतो
हो ना तेच ना
अरे चहामध्ये शुगर जर बंद केली घरामध्ये तर तुमचा चेहरा बघा कसा टव टवटवीत दिसे जर जेवढी शुगर घातली तर चेहरा पण अशा सुरकत्या सुरकत्या सारखं वाटतं
पाणी जास्त पिलं पाहिजे मला तरी वाटतं म्हणजे पाणी पिल तु पोट साफ असलं ना तर हे सगळे सगळी गडबड पोटाची पोट साफ नसेल ना ते सगळे पिंपल्स वगैरे ह्याच्याने ते बर दिसून येतात
आणि पिंपल्स येण्याच कारण पण काय असतं माहिती आहे का मुली काय करता फ्यारन लव्हली म्हणा वगैरे खूप कसं वेगवेगळे प्रोडक्ट चेहऱ्याला अप्लाय करतात त्याच्यामुळे पण साइट इफेक्ट होत.
आणि ब्लिचिंग सारखं सारखं सतत पार्लरच ते हे करा ते करा वेगवेगळे प्रॉडक्ट्स यूज करा करा ब्लिचिंग केलं तर
जर मेकअप जरी केला ना आपल्या फेसिंगला तरीही तो सूट होत नाही. कंटिन्यू एखादं गोष्ट आहे बरोबर आपण खातोय सारखं खाऊन खाऊन खाऊन खाऊन आपल्याला कंटाळ येतोय पण ते कळत नाही आपल्याला आवड म्हणून आपण खातोय
कळत नाही मग तेच मग नंतर ते हो आणि डॅडरफ त्याच्यामुळे पण ते पण म्हणजे ए ही सगळं पूर्ण आपल्या बॉडीशीच रिलेटेड आहे पण तुम्ही बोलताय आ म्हण आपल्या जाणवत नाही छोट्या छोट्या गोष्टी पण त्या आपण त्या त्याच्यामुळे ता आपण लक्षच देत नाही की बाहेरच खाणं पिणं किंवा काय
बाहेरच जेवढं टाळता येईल तेवढं आपलं सौंदर्य चांगलं दिसेल. पण जेवढं टाकला आपण म्हण आपण हे काय होतो कॉस्मेटिक वापरतो वगैरे परत तो लिपस्टिक खूप प्रकारच्या आले आपण काय म्हणतो आपले होट खूप ड्राय झाले का होतंय लि बाम लावतो रोजच वगैरे त्यापेक्षा
अ सिनेमातला हिरोईन वगैरे आहे मेकअप उतरल्यावर कशा दिसतात चेहरा बिघतला म्हणजे किती थर लावले जातात किती थर लावले जातात हो.
आता त्यांच्याकडे मस् कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे. वगैरे सगळ आहे. मग थर लावला बरोबर आहे. त्याच्यान किती गंद दिसत ते मेकअप
हो हो उतरल्यावर नंतर खूप म्हणजे हे वाटतंय.
खाण्याकडे जर ज लक्ष दिलं ना. तर आप आपली स्किन ऑलरेडी एकदम टवटावीत दिसते. तिच्यावर
हो त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कस आहे ना ताई पाणी जेव आहार आणि झोप या तीन गोष्टी व्यवस्थित असल्या ना की म्हणजे ह्या सगळ्या नॅचरल आहेत त्या. ते साईड इफेक्ट काहीच नाही त्याचा. त्या व्यवस्थित पाळल्या ना मग हे बाहेरच मला काही होऊ शकत नाही. म्हणजे वातावरणाच.
नाही नाही होऊ शक
हो आता मी पण मागे म्हणजे हिमाचल प्रदेशकडे वगैरे गेली होती ना‌ इतकी सुंदर त्वचा त्या म्हणजे तिकडच्या महिलांची खूपच म्हणजे अशी नितळ त्वचा आहे त्यांची. काहीही चल काही लावायची गरज नाही. काही नाही.
मग त्यांचं क्लायमेट वगैरे चांगल आहे ना हो. हा क्लायमेट पण तस आहे तर तुम्हाला सांगते. तूप खुप जास्त खाण्यात येत त्यांचा. तुप खूप प्रकार खाता. आता पंजाबी लोक घ्या तुम्ही. बाकीच जाऊ द्या पंजाबी लोक आपल्यापेक्षा किती सुंदर दिसत तुम्हाला सांगू त्यांचा कंटिन्यू डाळ, पोळी, राईस. आणि तूप. तूप ऍक्चुली खूप जास्त खाण तस जेवढं तूप खाशाल तेवढं बॉडी साठी चांगलं राहतं.
आता कस आहे ना हा बाहेरचे अट्रॅक्ट जास्त होतात. मुली मुलं कोणी पण आहे ना, बाहेरच्या गोष्टींवर जास्त अट्रॅक्ट होतात. एक ते पण हा ते तर आहेच आणि कसे बस जास्त मोबाईल बसून राहयच. एक लक्ष नाही देत की, आपल्याला पाणी प्यायचंय. किंवा दिवसातून चार पाच वेळा तुम्ही चेहरा धुवा. तेलकट ऑइल सगळं असं म्हणजे जमून जाते थर सगळं चेहऱ्यावर ऑइल तेलकट होऊन जाते. त्वच्या ते
हम्म तेल. ज्याची तेलकट त्वचा असली का त्याने काय करायचं मॉशचरायझर मध्ये क्रीम येते. लोशन नाही लावायचं. क्रीम असते ती वापरायची. जास्त जास्त जास्त ऑइली असली तर बर का. एकदमच ऑइली त्याच्यासाठी हेिलायचं
आता आधीच्या पूर्वीच्या म्हणजे महिला आजी वगैरे बघा त्यांची त्वचा अजून पण इतकी सुंदर आहे ना. हो. आपल्यापेक्षा ते चांगले दिसता. आपण एकच बोललो बघा. काहीच नाही त्यांनी काही लावलं नाही फक्त खाणं पिणं त्यांचं वेगळं व्यवस्थित मस्त सात्विक जेवण वगैरे.
माझी आजी काय बोलते माहिती आहे का मी ते काजळ कशाला लावते. हे लिपस्टिक कशाला लावते. आमच्या काळात त काहीच नव्हत. तुमच आता का का नवीन नवीन
तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर बघा अजून सुद्धा तेज आहे. म्हणजे एक पोळी नाही आहे साधी पोळी नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावर कधीच
ते नाही आणि स्कीन पण अशी मऊ मऊ पण लागते त्यांची. केस पण असे लांबसडक. असे भारी‌. हो तिने एवढं नाही म्हणे आम्ही आपल्याला
आपण वेगवेगळे काय काय कंडिशनर लावा. स्पा घ्या. हे घ्या. नंतर आता ते कलरिंग फॅड किती झालंय?
खूप खूप खूप खूप फँड निघालयं, त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम चालू आहे.
ते ब जाळून काहीतरी करतात ना बर्निंग करून असं
हो, करता करता बऱ्यापैकी करता ते.
नंतर कर्ली हेअरला ते सरळ करायचे स्ट्रेटनिंग करतात, त्याच्या मध्ये पण केस खूप खराब होतात. वाटतं ना हो चालेल, ओके मॅडम धन्यवाद!